ह बोला ताई
बोला काय चालू आहे.?
काही नाही आराम चालू आहे आता स्वयंपाक पाणी झालं . तुमचं?
हो का आमच पण आता जेवण झालं सर्व काम आटोपली.
हा.
हा बसली म्हटलं आता कॉल करा
हा आम्ही आता कामं आटोपली. मले म्हटलं चला आता एखादे जण असेन, बिझी हे तरी कामाचा कॉल करू म्हटलं.
हम
चहा झाले की स्वयंपाकाचा वेळ होते.
हो आहेच ना हम्म.
खानापूरले राहता का?
ही ही पण नई याच्यामध्ये नाही का जर कधी गावाचं नाव हे घेतलं ना, तर म्हटलं पैसे कटतात.
हाव काय?
अस आहे ते कसं आपलं म्हणजे, स्वतःच नाही सांगाला लागत असं दुसरं सांगाय लागत. म्हणून म्हटलं म्हणून मी तुम्हाला, विचारत होते की कोणत्या विषयावर बोलताय.
हाव काय अस आहेनी.
हो.
मला आणखी काही सांगा दुसरं काही नवीन काही प्रसंग घडलेला तुमचा?
हा असं असते ना, ते
हुं काहीत नाही आता पाणी पाऊस चालू आहे, आमच्याकडे तुमच्याकडे? आणि आज तरी खुललं थोडस माझं
ते म्हटलं आमच्या इथं पण म्हटलं काल इतकं दिवसभर पाऊस होता म्हटलं. चांगलं मस्त कडक होऊन नाही वाटलं, हो आमच्याकडे लग्न हो त कालचं तर नवरदेव म्हटलं इतकं पाण्यातच आताच गेला म्हटलं. अन् आज पायस्तान तर एकदम खुल्ल वातावरण.
आमच्या इकडे काल लग्न झालं तर पाण्यातच झालं.
हा किती म्हटलं हे होती अकात होती म्हटलं लग् नता म्हटल पाहूणीच रायाचं या जायच खाय पियाचं सगळं हे होत. ते ना, इतकं समजा आपण तयारी करतो लग्नाची
मग नाही तर काय आता पावसाळ्याचे लगच करायला पहिजे एकत
नाही ना, नाही ते अधिक महिना होता ना, त्याच्यामुळ मतल मग थोडे लग्न लेटच झालेत. हम्म नाहीतर मंग त्या महिन्यानी समजा लग्न होऊन गेले असते.
हा नाहीतर काय अधिक महिन्या त्यांना गेले. तेज पा पाणी ह पावसाळ्यात जुलै ऑगस्ट पर्यंत चालू असतात दरवर्षी लग्न.
हा.
होम
आता काय लग्नाच काही नाही ला. लग्न समजा टा वेळ टाइम पडला कधी तर बारा महिने असतात.
हो आहेच तसं च तीन चार महिनेच लागले झाले अ हम्म दिवाळी वगैरे सगळं लेट गेलं या वर्षी.
लेटच गेलं सण ही म्हटलं लेट गेलेत आता. नाही तर ह्या वेळेस ना समजा गुरुपौर्णिमा आखाडी असते.
हा आता वटचा वट सावित्रीस तर पुढे गेली.
किती पुढे गेली हम्म कस जाय ना मला आता सण पण लेट होत गेले.
हा हा. जेवण वगैरे झाले.
हो जेवण झालं सर्वांच. मुलांचे पण आता सुट्टे आहे त्यांचे पण जेवण झाले तर आवा सावर करण पण काम कलीट गेली त्याच्यानंतर म्हटलं मग सग शांतसून बोलण होते म्हट लं
बरोबर आहे हं हं. मुलं वगैरे आज घरीच आहात संड्यायच.
ह
हो.
ह त काग
काही नाही आम्ही ढोक्याची पाकड वगैरे बनवत मी. मसाला बनवते मटन मसाला बनवते मी घरी. आमच्या मसाल्या मसालाच ट्रेनिंग झालं. अकोल्याला हम्म.
हग ना मगेत मकालच मसाल्याची रेसिपी सांगा म्हटलं मी म्हणजे मसाला कसा तयार करता तुम्ही?
हा मसाल्यामध्ये ते माझ्याजवळ कस घेऊन घेतलेलं आहे, आम्ही सगळं अ ना खूप प्रकारचे म्हणजे पंचवीस तीस प्रकारचे साहित्य त्याच्यात. हम्म ते ते तेआमना ग्रॅमन आहेत सगळे कांदा वाळून घ्यायचा. अ तेजपत्ता जसं मसाला विलायची अ साधी विलायची अंबारी मिरची आधी मिरची तिखट मिरची मीठ हळद हळकुण ते सगळं त्याच्यात मांड मग आमचे ग्रामण विकत नाहीच आपल्याला लागला त्या प्रमाणात तो करायचा ग्रॅम नुसार तो एका किलोच्या प्रमाणात बन ते नाही तर मग आपण ति दुप्पट जर साहित्य घेतलं तर दोन किलोच्या प्रमाणात पण ते तसं मी आता एक किलो प्रमाण बनवून पाहियला तो. हम्यनम्
चांगलं आहे, ना घरी ब घरी बसून म्हटल काही ना काही महिलांना उद्योग पाहिजे असं म्हटलं.
हा आता बचत गटात निघाल ना आपलं काही काही. उमेद मार टो
हो नाही चांगलंय उलट. म्हटलं तिथ काहीतरी घरी बसून बिझनेस करायचा.
दोन पैसे आपण आपल्या दोन पैसे आपण कमवा.
दा काय तर दोन पैसे तेवढेच माग पडता. हम ह तेेस कोण देते आपल्याला घरी बसल्या. बरोबर आहे, ना तुमचं चांगलं मस्त आहे, काय ना काही उद्योग पाहिजेच म्हटलं.
अजून ढोकळ्याची पाकिट बनवते मी.
हो काय. म्हणजे अस तयार केलेले असतात ते पूर्ण बस डायरेक्ट मिक्स करून. अ आणि ढोकळा तयार करा ह
अन टका इन्स्टंट हम्म इन्स्टंट आहे
अरे बाप रे चांगली गोष्ट एक उलट म्हणजे जास्त वेळही लागत नाही. आता कसं लवकर जर कधी अर्जंटमध्येध्ये करायचं अस तर सकाळच्या वेळेस ना घाईच असते ना
घयच असते कधी मुलांना टिफिन मध्ये द्यायसाठी कुणी पावने वगैरे झटपट अ जस झटपट नाश्ता बनवते मसासाठी खूप जण घ मी तर कमी कमी पन्नास साठ किलो जास्त पीठ विकलं
अरे बार चांगली गोष्टत आहे ना मला चांगलाय म्हटलं तू
हा म्हजे वेळच नाही भेटत एक तर कॉल करायला तर म्हटलं काहीतरी चला आता
बेळातला वेळ काढावा लागत
हा वेळ काळावा लागते
हम्म
होम
हम्म
आता वळवणाचे पदार्थ झाले उन्हाळ्यावर तर काही रिकाम पणच नव्हत मी पापड करून देते रती पापड बनवून देते कुरळ्या करते मी दोनशे रुपये किलो कुरळ्यात माझ्या्या
हो का
हम्म
नाही नाही न म घर घती घरकध म्हट केमिकल घल्यापेक्षा आता कस मार्केट म कधी आपण विकत घेतलं ते कसं असते काय असते. मिकल अस की त्याच्यात काय वापरतात. आपल्या थोडी ना माहिती असते त्याची हे कसं राह घरगुती, घरगुतीच असते.
हा हळदीचं लोणच तयार केलं विकायले.
हो का!
हम्म!
हम्म
जे आता आली ऑर्डर त बनवते जसा वेळ भेटा तसा हम्म
हम् का कायला त
तुम्हाला ला अ
काही ना काही उद्योग पाहिजेच म्हटलं
हा लागलं तर सांगत जा
बरं ठीक आहे ना आता लागलं तर कसं आता आम्हाला माहिती भेटली आम्ही आता म्हणजे कस ऑर्डर द्यायचा असला कधी त एखाद्या वेळेस ना नाही होत बनवण म्हटलं तर म्हटलं विवा का आणता येतात तुमची तर मग बारा महिने मिळतात का हो काय असं वाटलं की जस उन्हाळ्यातच मिळते. हे हे वाढवण्याचं सामान.
मी उन्हाळायचे कारण मग ते करून ठेवून तो म्हटलं, तर कसं गिरायकं लागले तर बरं नाही गिरायक लागलं तर मग तसंच राहयचं ना घरी ये, हा मग मी कस ला कुरुळ्या मी करून ठेवल्या होत्या. पुरला कसं वाया जात नाही पुरला भाराही महिने राहतात. मग कुरुळ्या पूर्ण खपल्या. अजून तर गिरयक होते पण गिरयकीसाठी कुरळ्या नव्हत्या. कुठ न खपल्या.
ऑर्डर मिळाला तस करून देत. ह.
तुम्हाला लागली तर सांगत जा अगोदर,
हो ना ठीक आहे ना मग हा नंबर तुमचा मी स करून ठेऊून देते. ते ज कधी लागलं तर हम्. घर समजा आपल्याला पडतेच म्हणा असं काही,
हम् मी आता ते सगळं ड माटो टाकणार आहे आपल्या किना दुकानामध्ये ठेवणार आहे. आलूची आलुचीम, आठ नऊ किलोचे एक किलो बनतात ते, हलकी बर म्हणतात ना बनवून वाळवून ती, ते सहाशे रुपये किलो विकले चिप्सही लागले तुम्हाला सांगदा पुडत. चशीशी.
हव का?
तुम्ही काय काय ब नसता वाढवा.
बाळण तर हे कुरडी पापड उर्दा मुंगाचे पापड बनवते. पुुरड्या बनवतोय याच्या तांदूळाच्या वेगळ्या बनवते. आणि हेच्या आपल्या गवाच्या. हम्मे दोन तर कस मग कोणाला गव्हाची आवडत नाहीत ना घरात. तर मग तांदुळाचे बनवते, असा आहे ना ते, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे आहे ना!
वेगवेगळी आहे.
यासाठी म्हटलं आणि हे आपलं वड्या अ अ साबुदाण्या्याची पापड
साबुदाण्याच्या चकल्या वगैरे
हा चकल्या पापड हे बाकी सर्व बनवत उन्हाळ्यात तस घरी पाहि
हा हा.
तेबनल मी ऑर्डरनुसार.
तुमचं म्हटलं कॉल संपत येतय म्हटलं, मग मी कॉल करते तुम्हाला नंतर हा.
त्याबद्दल असंते बोलणला वात. तिती मि बला. होम.